हां ऐकू येतय.
हो ऐकू येतय.
काय करता.
काहीच नाही करण तुन्हा काय करता
मी कायशनॅकरनो ग स
ओके
हा
एत् नाही टेकणार
क्रिकेट नाही आहे ना ना
आल बी परवागित का तर राहिला काय
ते मॅचस नाईट येतात ना
आता हे नाहीत मा माती
ब डेली नाही रात ना हे आय पी एल ना आहे का
हम्म कोणता आहेई
ए वन डे सिरीज
ओके
हा
बिरेस नाही ठव मला
हो का
हम्म
काय करता
कायच ना कार नान नाही जयवा आणि
खाले आहे.
आमचा माणूस नाही आहे आता वेट करता घता
ओके कोठ गेला काय
ड्युटीला गेल नाहीयवान
ओके काय करते काय
हो सांपला
ह
कोल्स सॅम्पलर करतय
म्हणलं काय करण
कोर्सा राहते की कोरसा
हां कोर्स
ह त टेस्टिंग करण
हा ओके कशी करत टेस्टिंग मध्ये
मी तर त ते जाऊन नाहीते का मला नाही ठ हवं तिथला
हाव का
हा तर आता काय कि मी हटकलेलं काय सांगलं म्हंटल्या
हां
ह ते कोर्स काय कि ते काय कि बुक नाही कराव ना बुकणी तर का कि ह गा पिधरावत ना तर पॅकिंग करावं का ते कोणता ग्रेड किटे अस करावं म्हटलं पण मी काही नाही ते का म्हण नाही कावं
हो का कवर युट्यूम मंद नाय दे्या काक्या
युट्यूब मण नाही रे का तुम्ही काय करता मला तुम्ही काय काम करता म्हणता
आम्ही व्यवसाय करतो
व्यवसा का
हां
हा चालू झालं कि बा काम व्यवसायाच्या हा हा
पात क ते टाकलो ना.
हो घाटलो ना लहान लहान ल मोलका ला आला
ओके
हां
काप एकाच घ आणि काय तर करत का
द नाही करतो हॅलो
आता नाही हॅलो
हां सांग
हा काय करत काय कि म्हणत राहाला
आ दहा नाही करतो मणता
हम् हम्म
हा
घात लागेल मात ना
धान नाय ताका काणी पणी नाहीय नाही तर घर्या नाय भरा कोणतेच पाते ताकूनण हाय
हा हा धान ला आहे पाणी पहा जाय
हो मारे तालागे सं
कापूस म्हटलं कसं घ होत पण
तर धनाला म्हणलं पाणी पाहाजे तागिरा भरल्या कस धान होतात ना
अ धनाला इरगा पाणी पाहाजय कपसाले म्हंटल्या म आलाय सकाल होत लाय मता नाही छाय मारून घ्यात पापाप्
हो अ तेशहाय पाणी का पाणी नाहीय ना कोणी नाहीै रावाम अकड दाहाना आणि पाण्यासाठी देखतात पाणी आल्या आता तरागिरा भरल्या कास की आम्हाला पाण वाच बोरवेलवर आली का ना ते रहंग येत तू मोलका गिलका करू घा येत त हा मला बोरवेल नाही यता कालवास
ह ओननी काल व्यागसा पनी कोणास्कार ना
हा कालव्याचं पाणी अूनच करणं
ह ह
हम्म
आणि काय काय घालतात तुम्हाकड ह
हा तथलाच दोन्स घातात तू तुरी घलतात तू या शेंग घालतात गलाची करगयला पंडीचीगयला पंडीतात
मला अधिक तर कापूसच चालतात नाही मी म्ह उड्या गाळेगिरीकडे मले बस जतना ह चुटूपकाला एक्कवत कपूसधस् मध्ये मध्ये अ धान राहतात त्या कापसा म मध्ये मध्ये तुरी राहतात टलंस
अधिक मधल्याक कापसा रोवतात
काय मग कप् सुरवत होतो
आता त्याले इर्ग रेट हाय ना जास्त
हां हां
क्विटोले आठ हजार नऊ हजार दहा हजार आहे राहते बेच राले
मग मला किती किंटा ल वर्िंग आहे ना
हमले एक पंधरासो राशी निघत आता धरणे आता जरूर
हा हा
दोन एकराल कराले विस नींगावा
ओके तुम्ही किती्रल करता तुमच्याच के भई सिधावाना सरू करतात
अ नाही आच्या शो सांताभही
तस्
हां तुमच्या तुम्ही करता का
ह मले नाहीह ते भूया ह तिथलं म्हण मला मी तवर देून ह पण मला तिथलं व्यवसाय करून नाही ठ हवां मला
हो का
हम्म याला आणलाानले ह त्या बाय कष्टपडावा मला म काही नाही दे का आईले पण आमच्या नाले नाहीहते म्हणटले कानी भूया मना माला तिकला नाही माहि
हो का आता व्यवसायात लाभमसपर जास्त काम कराव लागते
हा आता किथ किस् पडल्या तिथला आहे आता
चहा महिन सात आठ महिनत कस्टमर राहते मगन बसून खाऊ श गं मत
हा हो ते बरोबरच पण पण त्याला तुम्हाला इर्गास खर्च होते कि मला लाभाला नाही तरी तुम्हाला
हो आता लाभ आले राहतात नष्ट आले राहतात दोन्ही राहतात ना
मल्ल तुमच्या तुम्हाला निंतगे मल पट बडी घल्टगी
आता ते नाही सांगू शकन आता पाणी जास्त आले का ना त्याची लाच असे तेव्हा गाडी कवा बा पाणी आता पाणी मता आणखी नाही शकेल का त्याशी लास असणं
अ करक्ट अस पण मल वकंद मार ना तकाळीली पूहू ना तकाळी राहा च कामा
हो राहतात बर आता निघले निघतात नाहीतर लाश आहे्यवश आता गॅरंटी मणा सांगायच काही नाही राहि ना त्यात
ह आता वनरा गिनऱ घालता अे करता काबटी कण सम घटलं इटलं तर नि गाव आपण
आता ते हांच्याात नाही राय ना ते आता पाणी जास्त आ का याला म्हणूने त्याची बुडून जेातात त्याक लास होतात ना आता पणी मतक हह मरी मताा क ये नच रले मतम जाडगीडी वरून ज जाईन आहे जाा ककी मतम
रजात
त्याशी बाारस आातता ह लाभम येते बेस कर बेस अखरा आल्या पत्ती किती बेस राहिला बेस येते आता काहीतरी पाणी ते बय बाले कु जरा प्रॉब्लेम होते
हम्म हम्
हम्म
पातल ना हले मोटर घालून नाही दावते पाणी
आता मोटर लू राहिली दागावत मोटर लू नाहीटले आता काय करतात सांग
मलायत नाही मोटर
हमले आहे नाता मोटर
एक सलवा
घलवा म्हटलं जास्त पैसे लागतात ना तर त्याने पाणी पडत क नाही कि दे कावा
आम्हाला पाणी बडा असला घालवल्या कवरा राहून जात की असं होऊगे नाही काच नाही राय पण
करेक्टस परर आता त्याती पनी पडते क ना नाहीकी मणा कोणी ते कोणी नाही कलवा पनी पडते क ना नाहीकी म
ह, हा.
आता हमी कड नाहीय घालवा.
आधी देखलायचं होत का, ना की पाणी पळाचा. नाही पळाचा. राहते का ना?
आता ते मला नाही माहित. पर आता म्हणतात गे काय की, खबऱ्या आता धरून फिरवल्या ते अक्चुअली ते म्हणतात ना
हम्म. तेच, हा. तारा जवरच हाय काय की.
तारा जवरच हाय. पर आता पाणीय नाइट ला, तरी आद गुडा पाणी पड राहतय.
हा तसं नाही. मला तव जवरच राहिले, पाणी राह तस राहिल्या. इकडे जवरच मध्ये पडते काय की. पाणी म्हणा, बोर घालवलेय, तसं म्हणत आम्हीला.
आता ते मला नाही माहीत पर, आता
आतांची नाही गालवा, नाही राता.
ह, हा.
हम्.
हो. येतय ना मला. येते ना.
ओपन दादा आल ना.
हो. अ ते खंद कलना खंद मारणा.
हा.
येतात मल.
माया अ झानाजय.
धनाचे येतना. धना -धान घातलं तितलं कष्ट काही नाही राही. टाइम -टाइमला पण वावा कोण सी पावा तिकलास.
कुठं, असते?
हा. तेच नाहीेन आता. आता गवथ्यांना म्हणल्या ग आता ते, बाईका देखंग घेतात बरं.
या. धनाच्या गवत. ना हे असं गवत मुण असत की. धान ना गवत दोन सेम नाही राहती.
सेमा राहतात, पर आता
म कस, कस कसा हडत तू. माता हेच डाऊट म्हणवते का वरही.
त्याला चेवन राहते. आता तेही हेडतात आता बायका. गुत्त्याला दिले तहीच हेडतात.
आता मांगरली हय म्हनग. त्यात धान कोणता हाय की, गवत कोणत की. हे स धान टागला काहीच नाही.
आता हे गावी येतात ना.
पण नाहीच आहे नामा.
चवली ना आता. चवथ आहे आलमोस्ट. फस्ट एकडा तों ना चय मगशीर चवय नाय.
मग स तिच्या होतं. फस्ट नाही सलवत वर पूरन उडवून टाकल्या.
उपळून ताकल्या आता तही गरज यचात.
ह तेस वानता आमीना.
अं.
हा चानस नाहीस बदु मनता.
पक्याला खाली सांगताता. एक उपर तानिसा.
एक पडताय. काही की आता. ते तेे डा त्या ठाव आता. कसं होई.
हम्, ह्. तेच की.
हम्.
अ, अं.
तुम्ही जेवला का?
नाही जेवा, जेवाव आता.
काचा भाजे का?
काही क मा. आता कोंता बाजी बणवला लाख मामी ना याट का.
ओके
हां
पोळ्या खाता काी तुम्ही
हो खातो नपड्या
तुम्ही बनवालाेत तुम्हाला एक पड्या
हो बनवालाेत ना
हा हा काच काच पड्या करतात अधिक
कधक गव्हाचे करतो दोंदराचं करतो
हम हम
हम्म
तुमच्या गवानाकड कला आहे मराय
आणि नाही करा आता नेक्स्ट मंथ करतात हवा नाहीतर आषाढ्या स्टार्ट होल्या पाहि करतात ना करल्या
हा मग हो हो करत म्हज कस व्यवसाय स्टार्ट तरराध मरायला करतात का की
हो करतात पण हमा नाही काळा आणि आशाळाम्हाला करतात आता
हा हा मला आषाढा महिन्याती मला त्याकाड्या वगैरे पण असं करतात का ना काही
हो आणि नाही करामा करतात काही क आता
हा ह
देखावा
आखाड्या स्टार्ट होत तर त्या इकड आमच्याकड साईड पिल्ला मना करतात नक्की मिरून हम् हा आता हथर कर पण नाही आता हम्ही सर जंतुबालिकाव सर
हो देवा ना
कायचं बालीदेव म्हण वाटत म्हण हे कर म्ह ते पण जंतूंना तस काय कि हम्ही खवाल त्या हातात देणार होते का आहे
हा काय होता कीपर सर मर राहता भूक लागताय जेवता आता
हा सर सर
हम्